हो माझ्या ताई
हॅलो
हॅलो हा येतोय म्हटलं आवाज मला हो येतोय येतोय. हो नमस्कार
म्हटलं आजचा टॉपिक आपण आजचा टॉपिक आपण मासवाडीवर बोलूया हा मासवडी प्रकार माहित तुम्हाला काय असतं?
हो मी त म्हणजे आमच्या भागात त्यांना पात्रे म्हणतात.
हो नाही आमच्या भागात मासोडी बोलतात न हो हो म तर काळी आपण काळी रसाची भाजी बनवतो का तसा प्र कार असं म्हणजे तुम्हाला सांगतोय आपण कांदे भाजू कांदे भाजून घेतो गबर, लसूण, आल, मिरच्या
हो
हे काय करायचं तेलामध्ये चांगलं फ्राय करून, घ्यायचं एकेक गोष्ट तांबीर, आलं, धने, वगैरे जिरे सगळं चांगलं भाजवून घेतलं का? तर मिक्सरला ग्राइंड करायचं आपल्या घरातला काळा मसाला असतो. तो टाकायचा फोडणीला तर अशाची भाजी तयार तयार करून घ्यायची. आणि बेसन पीठ असतं बघा आपल्याकडे त्याच्या त्याच्यामध्ये जिरं आलं लसूण मिरच्या याची पेस्ट करून घ्यायची आणि पाप फोडणी देऊन घ्यायची आणि पाण्याला उकळीऊ द्यायची पाण्याला उकळी आली, का त्याच्यात पीठ टाकाय च पीठ कालून घ्यायच म्हणजे असं बेसना टाईप
अहो त्याच्यात ते लसणची चटणी वगैरे पण टाकता का.
हो लसणाची चटणी वगैरे टाकत म्हणजे टेस्ट येते ना पातोड्यांना.
अच्छा तुम्ही त्याला वासवळी म्हणता का.
हो मासवडी बोलतो आणि त्याच्यात सारण पण भरायचं असतं ना त्याच्यात ते तिळीच. तवगैरे
अच्छा हा हां सांगा बरं मला काय माहिती.
हम् हम् हो हो मग त्याच्यात ते सारन भरण्यासाठी तीळ घ्यायची खोबरं घ्यायचं शेंगदाणे घ्यायचे. परत काळा मस तला लाल तिखट आल लसूणची पेस्ट वगैरे परत थोडा कांदा कापून टाकायचं त्याच सारण तयार करून घ्यायचं. मीठ वगैरे टाकायच चवीनुसार ते सारान तयार केलका म आपण इकडं बेसनपिठाचं केलेलं असत बघा पाठवड्याच ते काय करायचं एक फडक घ्यायचं म्हणजे कापड घ्यायचं कापडावर पाणी टाकायचं. आणि ते सारण तयार केलेलं असलं का ते त्याच्या वरती हे आपण द्याच तळीच वगैरे सारण तयार कराल असतं का ते टाखायच. त्याच्यावरती आणि ते कपड्यावर. पसरल राहतो ना त्याच्यावर सारण टाकलं का परत दोघांना गुंडाळा चालायची एक घडी इकडे टाकायची एक घडी तिकडे टाकायची गरम असो ना तोपर्ंत तसं लांब पसरत चालायचं त्याला
अच्छा हो हो.
का मग कापून कापून घ्यायचं काप कट कट केलं का मग आपण कावंभाजी बनवायला असे बघा
अच्छा हो.
हो मग त्याच्यासोबत आपण ते सब करू शकतो बा खाण्यासाठी.
हो आमच्याकडे कसं ये हे तुम्ही मासोळी म्हणताना म्हणजे मग. याच्यात थोडी प्रोसेस जास्त आहे.
हो हो तुमच्याकडे कसं बनवता.
आमच्याकडे असं आहे हेि जे तुम्ही म्हटले ना आता ते काय ते रसा वगैरे बनवायचा. सेम तसच बनवतात. आणि ही जी पाठवळी म्हणता ना तर हो? मग हिच्या लसणची चटणी. जिर हो मग तुम्हाला. थोडं तेल टाकायचं पाण्यात अगदी एकच चमचा जास्त नाही टाकायच. हो आणि बेसन पीठ घालायचं त्याच्यात कोथंबीर. हळद मीठ असं वगैरे घालून मग जसे आपण पापड वगैरे तयार करतो ना मग तसे. ते पीठ हलवायचं.
हो हो
हो मग त्याच्यात चुनी नको पडायला. अगदी चिक हो चिकन व्हायला पाहिजे ते.
हो.
हम्म.
तस प्रकार करतात का तुमच्याकडे?
हो मग त्याला काढून घ्यायच बाहेर आणि सुती कापडामध्ये परत वाफवायला ठेवायच.
हो.
हो,
ह ह खुप छान करता तुमच्याकडे. आमच्याकडे काय करता ते बेसन वगैरे असतात तर ते ताटात काढून घेता. म्हणजे दोन प्रकार असतात बेसनाच केल का मग ताटामध्ये काप काढून घ्यायच. पूर्ण अस पात पातळ अस थापून घ्यायच त्याला आणि त्याच्या वड्या पण करून, आपण भाजी सोबत खाऊ शकतो आणि त्याचाच एक प्रकार अ तेन परत आपण कापड वरती त्याच्यावर पाणी टाकून पातळ हे करून, म्हणजे ते थापून पातळ करायच आणि त्याच्यावर आपण हे सारण भरायच कसलं तिळीचं वगैरे मगाशी तुम्हाला सांगितलं- ते सारांण जर भरून जर केल ना?
हम्म हम्म..
छान लागत खाण्यासाठी रश्श्यासोबत. हो आमच्याकडे भागात खूप हो- हो आमच्या भागात खूप चालत नक्की तुम्ही करून बघा खूप छान लागत टेस्ट ला. त्याच्यासोबत आमच्या इकड पापड बाजरीची भाकर वगैरे.
हो आमच्याकडे पण भाजवारीेची, दादरची
हो हो
या भाकरी,
हो छान लागतो. खूप छान लागतो. बघण्यासाठी
मला नवीन रेसिपी माहिती पडली.
हो नवीन रेसिपी नवीनच, आहे ना भारी छान. छान लागतय नाही का?
नाही ना हे मासवळी कोणाला म्हणतात. कळत होतो मला म्हणजे इकडे तो शब्द नाही ना. आम्ही वेगळ पाटोडी वगैरे म्हणतो..
हो आमच्याकडे मासवडी पण बोलता पाठवडी पण पाठवडी प्रकार वेगळा राहतो आणि- मासवडीचा वेगळा राहतो. म्हणजे तुम्ही आळूचा टॉपिक बोलता का ते आळूचे वडी वेगळी असते.
हो ते पण छान लागते ह आम्ही पात्रे म्हणतो त्यांना.
पाञे बोलता का आमच्या इकडे आळूचे वड्या या बनवत. आळूच्या वड्या पण आपण त्या भाजीत जर कन्वस केल्या ना? त्या पण खूप छान लागतात ते सांगू का तुम्हाला मी.
हो चालेल ठीके आहे बोला ना.
आळू काय, काय आळूच पान असतं का ते कापून घ्यायचे बरोबर, त्याच देट काढायचे ते चांगले स्वच्छ धुून घ्यायचे त्याच्यावर ते ऑयली असतं बघा पाणी थांबत नाही वगैरे, पण नॉर्मल पाण्यात मीठ टाकायच मीठ टाकलं का मग ते नॉर्मल त्याच्यात ते कण वगैरे जर असतात ना ते शुद्ध होत. खूप घान पाणी निघून जात. त्याच्यानतर आळूळचे पानं काय करायचे घ्यायचे लाटण्यानी चांगलंयं कि असं आपण लाटण्या आणि पोळी कशी लाटतो तस ते शिरा लाट काढाय च म्हणजे खातनी आपल्याला टचच टच लागत नाही बावा अस व्यवस्थित लागतो. ते केल न का त्याच्यानंतर बेस् खायचा बेसनामध्ये जिर, मोहरी, आल लसूणची पेस्ट टाकायची. थोड लाल तिखट टाकाायच, परत ते बॅटर मिसरून घ्यायचं अस. मिक्स करून घ्यायच व्यवस्थित ते मिक्स केल. मग त्या आळूच्या पानांना लावायचं व्यवस्थित लावू नका परत एका एक एका आळूवर लावलं का परत दुसऱ्या आळूचं पाणी टाकायचं असं चार लिअर करायच्या चार किंवा पाच लीअर जर केला, ना तर ते गोल गोल करून घ्यायचं. गोल गोल केलं का ते, वापफवून घ्यायचं व्यवस्थित वाफवायचं वाफलं का, कसं म्हणजे त्याच्यामध्ये अस काडकी म्हणा किंवा चम्मच म्हणा कस त्याच्यामध्ये टोचून बघायच शिजलाय. का नाही वगैरे असं तेच वाफवलं कापाच काय करायचं? त्याच्यावर तीळ टाकायचे वाफायच्या वेळेस तीळ टाकली का म्हजे? कलर छान दिसत बो अस आणि की तीळ हे आपल्या हाडांनसा साठी पण चांगले असतय ना तीळ आपलं इतकं खाण तीळ असते, ना हम्म तीळ आपली इतकी खाण्यात येत नाही म आपण त्या पदार्थातन जर खाल्ली ना तर आपल्या हाडांसाठी चांगले असते ग.
हो तीळचं ऐकलेलं हाय बरं का मी तीळ तीळ मध्ये कॅल्शियम असत.
खूप कॅल्शियम असंत आणि तीळ बऱ्यापैकी खान्यात येत नाही आमच्याकडे तीळीचा खूप वापर करता
अच्छा आहो आमच्याकडे खूप महाग मिळते ओ ती तिळ
तीळ का नाही आमच्या इकडे एवढी काही नाही महाग स्वस्त भेटतय. मग आमच्या बऱ्यापैकी खाण्यात खर असत तीळ बऱ्या पैकी,
म्हणजे शेती जास्त प्रमाणात शेतीत तीळच लावत असतील ना तुमच्याकडे
होअ तीळ लावतो ना आम्ही तीळ वगैरे लाव हो स्वस्त राहतय, खाण्यात येत तेलाचं डब अस आणि ती खाल्ली पण पाहिजे, आता हल्ली एवढं लक्ष देत नाही खाण्यासाठी तीळी वर मग ती खाली पायजे हाडांसाठी वगैरे मजबूत असत, मग त्या आळूच्या वड्यांना तीळ लावतो ना आपण मग ते कट करून घ्यायचं असं गोल गोल कट केलं का? पण अस कमी गॅसवर चांगलं फ्राय होवू द्यायचं. कमी असो म मग त्याचे लिअर वगैरे असता मग आपण काळी भाजी असते का आपली मसाल्याची त्याच्यात आपण ते ऍड करून खाऊ शकतो मग खूप छान लागतं अजून कीवा नूसत पण खाऊ शकतो, म्हणजे दोन्ही पण ऑप्शन आहे बो असं.
हो आणि ते चटणी सोबत पण छान लागतात. चटनी सोबत पण ह म्हणजे कुठली चटणी करायची किंवा चिंचेची किंवा खजूरची
आम्ही खोबऱ्याची चटणी करतो बऱ्यापैकी खोबऱ्याची
हो का अ आमच्या भागात एवढं खोबरं खोबरं पण महाग आहे ना हो आमच्याकडे
ह हो हो.
हो खूप महाग आहे, पाचशे तर सातशे रुपये किलो आहे.
ह हो हो.
महाग असल्यामुळे मग आपल्याला जे स्वस्त पडत मग त्या करून आपण करू शकतो ऑप्शन आहेत त्याला आपल्याला ऑप्शन हा आएत म्हटलं.
हो ऑप्शन हाय पुदिन्याची चटणी पण तुम्ही करू शकता त्याच्यासोबत किवा शेंगदाण्याची पण करू शकतात. चिंचेची पण करू शकता, पुद्यान्याची, पुद्याण्याची चटणी तर खूप छान लागते दह्यासोबत जर केली, तर तुम्ही
अच्छा हो हो.
ती पुदिन्याची चटणी आळूच्या ओडी सोबत जर खायची असेल तर, ती सांगू का मी चटणी कशी?
हो हो हो नाही आता झालाय आपला टाइम ऐका ना टाइम झालेला आहे आपला. हो छान वाटले बरं का तुमच्याशी बोलून.
थँक यू.